त हा बोला की
हा ते समजत नव्हतं ग हे सगळं वेगळंचय
हा, तेच की पहिल्यांदा असल्यामुळं
हा
अ
मग आणि
निवांत
हा हा
इकडं पण फिरण्यासारख भरपूर हाय कोल्हापुरात
होय होय परवा दिवशीच ते इंस्टाग्रामला आलत पूर्ण एक दिवसाच्या ट्रिपच
फक्त कोल्हापूरमधे
फक्त कोल्हापूर हा कि तरी एक सात ते आठ अस ठिकाण होतें
ठिकाण हो
हा किती रुपया असं नाही ते आपण आपण फिरण्यावर म्हणजे फक्त ठिकाण सांगितले होती असं असं रस्त
हा काय मग ते ट्रॅव्हल्सवाले असतील टॅव्हलस पॅकेज असले तर पॅकेज सांगतात कि त्यांचे
तस, तसं नव्हतं आलं. ते फक्त एक असं जाहिरात आलती असं असं ठिकाणे एवढं म्हणून एवढंच
हं का
हा म्हणजे कोल्हापुरात किती ह, हा खिद्रापूर बघितलय
बघितले असते मंदिर? जुनं मंदिर आहे पूर्ण
छान आहे, खिद्रा
हा काय आमच वाडीला जाऊन झालय खरं माझ अजून.... चित्रापुर ला जाणं झालं नाही. जवळ आहे खर मला जायच झालं नाही.
तरी तिकडे नसोबाच्या वाडीला आलते....
हा हा
हेनी म्हटले इथे जवळच आहे जाऊन येऊया तरी पण तिथून पण जरा लांबच आहे..... मम येताना जेवण तेन करून, छान आहे ते पुरातन काळातलं आहे ना.
हा तेच की जुनं पाक मंदिर दगडी बांधकाम आहे पूर्ण मी पण व्हिडिओतेन मध्येच बघिते.
आणि ते त्यावेळी काहीतर हल्ला असा झालता वाढत. ते मूर्ती असं.. ते ज काय म्हणत्यात ते आता... असं आता हत्ती आहे हत्ती हा....
हा तेच कि ते आपल्याला इथच नाही... भ अफजल खान... केलं ते कला..
हा हा हा त्यावेळी ते झालेलं आहे. मोडलेल असं मूर्ती मोडल्या त्यानी बदामीला.... पण तेच आहे की नंदीच हेच मोडलं त्यानी....
हा बदामी आणि काय तर हाय ग. हा पटत द कल...
हा पट्टद कल्लाच बघायला आहे, बदामीला काय ती देवी आहे फक्त.
बदामीला पण मंदिर आहेत की जुनी अग सगळी. ते भूतनाथ मंदिर,
ते नाही बघितलं. फक्त आम्ही कस नंबर लय होते दर्शन तेवढं घेतलो, एक दोन तास लागल दर्शन नंबर यायला.
हा, बदामीत लई पॉइंट आहेत फिरायला.
हां. ते आमचं टॅक्टर होत तिकड उसाला. जातोय, हा हा. आणि तिथलं ते सांगणारा माणूस घ्याला लागतोय.
हां. त्यामध्ये फक्त आम्हाला ते दोन तीन पॉईंट च, दोन तीन मंदिर बघितली. एक संग्रहालय बघितल आणि ते दगडाचा नुसतं. मोठे च्या मोठे, तथं शूटिंग झाले ते रावडीराठ थोडसं
होय होय. तिथं झालंय काय शूटिंग?
हां. केवढं मोठे दगड हाय.
तिथं भरपूर अ साऊथ च्या आहे ना भरपूर पिक्चराच शूट टिंग तिथं होतं.
हा ते दगडांच ते नाही का आपण पायऱ्या- पायऱ्या आहेत, वर चढून जायचं. वर तर काय नाही सोड पण
वर काय सगळ्या मंदिरात ते हेच आहेत, काय म्हणत त्याला? आपली शंकराची पिंडच आहे. सगळ्या मंदिरत रात. शंकराची पिंड ये. ते पट अक्कलमध्ये
हा तिकीट काढून नाही बा आत जायचं.
हा, तिकीट काढून हाय. काय खायला नेऊन देत नाहीत.
हा स्वच्छता तन राखायसाठी.
हा आम्ही पिल्याला एक कुरकुरे आणि फक्त बिस्किट पुडा घेतला होता, ते पण ठेवायला लावले त्यांनी.
हं.
नाही तर बाबा तिथं डस्टबिन होत. त्यात टाका म्हणलेत.
हां हां हां हां.
म दादा ना आमच्या गाडीत ठेवून आला आणि फक्त पाण्याची बाटली तेवढी संघ घेऊन गेलो.
हा, पण बघायला छान वाटतेय.
छान हाय.
आम्ही पण भर उन्हातच गेलवतो बाई. माझं मध्ये अठ्ठावीस, एकोणतीस तारखेला आम्ही गेलेलो. केव केवढं ऊन होतं
प्रत्येक मंदिरात गेलं की चप्पल काढाला लागतंय.
हा. आणि हालत पण बेकार झालेली ग उन्हाळ्यात.
हा होय, होय. तुम्ही घरून गेल त का सगळी?
होय म्हणजे गाडीच होती मोठी गं सगळेच होते.
हा, हा.
आमचेच घरचे असं काय नाही प्रॉप सगळेच होते तिकीट काढून लगजरी होती मोठी
हा, हा.
तिकडच नाव आठवत नाहीत पण तिकड सगळं बघितलं आलमट्टीला पण गेलेलो आम्ही.
व्हय काय रात्रीचा नाईट शो
नाही. भर उन्हात अकरा, बारा वाजता ते बघितलं सगळं कामच होत ते कारांजे पण बंद होते पाणी पण नव्हतं, त्यात काहीच नव्हतं. बघायला काय
हा, सहाच्या पुढं रात्री रात्रभर असतंय बहुतेक ते छान असतंय. दहाच्या पुढ कायतरी बंद करतयेत का काय माहित. होय, कारंजे तेन छान आहेत तिथं.
आणि आम्ही भर उन्हात अकरा वाजता बघितलं, सगळं बंद होतं. काय नाही अहो सगळं विपार झालेलं.
आणि आपल्या कन्हेरी मठला कसं पुतळं आहेत ना, तसं आमच्या जमखंडीमध्ये आहेत तसं पुतळं. पहिला गार्डन आहे, मुलांच पार्क आहे हा मामाच्या गावात आणि तिथंन हा जमखंडी हाय. आमच्या मामाचं गाव
होय काय? ती तिथं माझ्या भाऊजची मावशी आहे ताई
होय?
भावाची बायकोची मावशी. सख्खी म्हणजे त्यांच सारखं म्हणजे तिझी मम्मी नाहीये ना, त्यामुळे ती सारखी मावशीकडे जात ते जमखंडीला शंकराची यात्रा असत्या बाई तिथं.
अं शंकराची या तर होय, होय, होय, होय. श्रावण महिन्यात लई गर्दी असत्या हा. अ ह्याला कडपट्टीला.
बोलवलेलीत पण माझं का झालं जा पोरांच्या शाळा त्यामुळे जाणं झालं नाही.
हा, हा. आम्ही एकच वर्षी गेलतो बाळ बारक होतं आणि इतकी गर्दी कि असं माणूस पुढं जाता जात नाही एवढी गरज दिवसभर नाहीती यात्रा संध्याकाळी काहीच असत्या एक सहाच्या पुढं एवढी गर्दी चालू होत्या. आणि त्यात असं पाऊस चालू असतय श्रावणात. आणि हेनी आमच्या पिल्ल्याला खांद्यावर घेतलं होतं. त्याला जरी जरी माणसानं कोणी टच केलं पायाल तर रडाय चालू करायचा.
अ लई दम त्यानंतर अ त्याच्यासाठी लो ना नाही अ खरतर आम्ही गेली ना तिकडे दरसोमवारी त्या देवाला जातोय शंकराच्या पिंडे आहेत मोठ्या मोठ्या हा शंकराची अस मूर्ती ते आहेत त्यांचं घर कुठं आलं विचाराय क जरा
ति जे काय तिला विचारून तुला सांगते
बर बर हा हा छान आहे आणि तिथंच विचारा कि ते ह आहेय काय बरं केट्टी केेरी म्हून आहे तिथंचय ते पुतळ ते नाही तिथं हा माझ बालपण तिकडेच गेलं जास्त कर्नाटकात जमखंडित
मग तुला तिकडं सगळं माहितचं
सगळं माहतीय आहे हा
आमच
तरी आता अ पंधरा दिवस सुट्टी घेत ली त्यात एक माहेरला मी एक पाच सहा दिवस राहिल असल एक बारा तेरा दिवस मी मामाच्यातस तर
हा का
हम् हम् फक्त फिरायला असं बाहेर गेलो नाही. तिथल्या तिथंच जमखंडीतच फिरलो देवाला तीन इकडं तिकडं
होय होय तालुका आहे तो, आणि मंदिर पण ते मोठं आहे. व्हय व्हय तालुकाये आता जिल्ह्यात चा अस म्हणायला ल त्याला लई मोठये
हा
हा आणि बघण्यासारखे पण अस अ कुठल कुठल हेपण आहेत पॅलेस तेंपण आहेत ते काय मी बघितलं नाही आजून रामतीर्थतेन आहेत तिथं लग्नाच्या आधी बघितले हा हा जुन्या जुन्या वाड्यात आहे पानी आहेत.
हं ह ह.
चेरजशीद तिनं वर ते जमखंडीत -
मंग कर्नाटकच अस अ ते राष्ट्र मोठंच ये नाई
होय व्हय राज्य आणि सवलती भरपूर येतं तिकड. आता आपण आपलं पोरग शिक पहिले गवर्नमेंट शाळेला एक पाचवीला पोरग गेल ते एक फॉर्म भरायच होत त्यानं तिथंन स्कॉलरशिप चालू होते दहावी पर्यंत स्कॉलरशिप असत्या.
परीक्षा वगैरे काय नाय
नाई नाय
इकडं आपल्या महाराष्ट्रात कस असत, ते स्कॉलरशिपची परीक्षा द्या, हां कम्प्लसरी सगळ्यांना
होय होय, कंपल्सरी पोरग्याला लियला येऊदे, वाचायला येऊदे, नाहीतर न येऊदे.
मग भारी की ग भारिये तिकड एकदम महाराष्ट्र आन तिकड एस टी पण म्हण फ्री आहे लेडीजला
सगळ्यांनाच एस टी फ्री आहे लेडीज एस टी फ्री आहे तिकडं आता आमची मावशी हा हा कालच आमची मावशी कुठं अ एकशे कितीतरी किलोमीटर म्हटली देवाला त्या जाऊन आल्या उं कुठलतर म्हणली तिकड गुलबर ती नांबदलचा पुढ गुल्बर गाव तिकडचं कुठतर आहे ते मंदिर देवा
व्हयका ते सगळे नाव काय ऐकूनच माहितसर गुलबरगाव पण ऐकलंच ये मा अ कर्नाटकात फिरायला पण भर
आणि शाळेतंन सँडल देत त्यात मुलींना बूट देत्यात आपलं पॅड देत्यात होय प्याड पण देतात. आणि नंतर शाळेचे दोन, दोन ते तीन, तीन ड्रेस. त्या असत्यात.
भारी हाय बाय मग. सगळंच मुलीं हे पण पैसे पण लग्नासाठी.
त्यात.
आपल्या इकडच्या अस आटी किंवा, परीक्षाच्या एवढं आटी बसते असं काही नाहीय.
ह हा नाही नाही अजिबा त नाही, लाईट लाईट बिल फ्री आहे. तिथ फ्री आहे. आता काय माहत नाही, लाईटबिल खरं एखाद्याच जास्त जास्त धंदा व्यवसाय असत त्यांना थोडंफार येते, लाईटबिल.
हा हा.
तेमु
मर ग
होय पेन्शिल विद्वाना पेन्शिल आपल्या इकडं कसं, एक मिनिट.